वेळ देऊन उलभ हो नाहीतर पैसे कट होतात येत नाय
बर बर बर
आा हह हाह हा येडा बिडा येस का तू पागल बिगल झालास का तू? शिवी याय लागल्या तोंडात पण मी देऊ शकत नाही
णर ते थोडा डोक्य म्हेंट ते आवाज येईना तुझा बनल्या
होय
माझा येतोय का?
ती
आत्ता चौतीस सेकंडून साडेनऊ मिनिटं काय बोलणार बबले माझ
नाय हह
काय दाखव करते भावा आता शिवी येते अशी तोंडात नाही अशी कंट्रोल करततो काय बडबडत बसायचं आता काय?
बार बार
बंटी काय म्हणतो बंटी?
नाही काय म्हणती ब अबता
काय बोलोल ह
डॅडी कब आने वाली है ग्डी गाडी कवा येणार हाय हाह गाडी कवा येणार हाय
काय कावं येणार रे ये?
गाडी
गाडी बघू उद्या परवा अजून तयार झाले ना राहुलच काय? हय काय - काय बोलत नाही कध ऍप्लिकेशन आहे काव फोन फोनच फोन करायचं पैसे मि अ बनते बबल्या ला फोन केला हॅलो रा राहुल ला घेतलं हा हा हा टाकतो एप्लिकेशन्स ह
दोघ बोलत बसा की
आराम आायवरे होत चल अरे अंतर ठेव बे अज किती अरे बाबले आत्ता दोन मिनटात
आहेय का चलो होय कोण हव हला आहे को ना
णततथ काय मग बापलू
काय नाय
आ बा पाका होते गे रे उी काय सारखं काय
आम आ बाचूझ
मला कळचत काय फफ म्हस आणि काय चालु तुसर काही बोलण झालं
हे दाखाय ते बोल बोल की जेवल म आता काय होण वडायला
तयला सांगितलीस काय गाडीची सांगितच का गाडीच काय झाली त्याला बोलाय हो म्ह ती गाडीच काय झाली मी काही नाही दोन दिवसात करण कशा आहे आभी बोलतेर काय बोलतो आरतीला आजा लागेल हो ग अरे ह
काय ह बताा
काय कायतरी करत बसायचं बबलू टाइमपास
बोलाई प बड बडालावा बर हम्
मग काय काय राहुलच ऑनलाईनच चालय कुठलावाल यावष्ट एचडी दिसते फुन बघून दि ते तच असते ना म अर झपलच काय पाबल्या अरे मी मी बोललच पाहिजे तू बडाबड कायत बोललीस
तन न नि हम्म आ बा पिक्चर आहे कुठलं
अरव हल्वटच
हा बताव त्या न काय
तू बघत नाही त असलं
दुसरं कटलं
दुसरं कुलं नाही ऍप्लिकशन आहे पलिकेशन हे ऑलान बघायचं त्याच्यावर
कार उठ नात का
कार्टोर मध्ये सगळे येत बघायला फ तर ऑनलाईन नेटव रेंज पाहिजे चांगली
बर होा आता कडचारड झाला
हालून पाच मिनटं पकड
का स वळ वळ
हो वर्कर आहे अस तू तुझं नाव वर्कर मण का पडले माझ्यात माझं काय नाव दिसत व
अभिजित अजित पाटील
हा आ तझू वर्क कर तू काम करायच माझा
ब
बबल्या कामगार आहे
असश ब बाय
हम्
हम्म हम
अरं भुरट्या कसलं बी आवाज काढ नको यडा तुला आता शिव्या द्यायच नाही तू अं आता अस
अर मग ते काय करायचं?
हां काही तर बोल नाही तर गप बस गुमा असं का नाहीय का लागलं पा. सुधारतायस का असं अडाणी राहतेस कुणास ठाऊक बाबा.
अ नाही रे अस केलं हम्म असं केल रे!
तुला एका व्यक्ती समोर पाच मिनिटं बोलाय दिलं तर पाच मिनटं बोलाय येईना ह्याच्यावरनं विचार कर.
बर काय बोलाया.
अग काय बोलाय ही-हीच सांगाय लागलोय तुला पाच मिनिट बोलता येत नाही साधं?
बरं जेवलास का तू? काय खाल्लस? कवा आलास कामाऊनं?
हा आत्ता जागा झालोसे? बे वढ बडबडल्या.
आता चार मीनटं राहिल अजुन.
हम्म
लई वेळ तुला बोलायच तर असं लागणार नाही कट होते दहा मिनट तीन चारशे का मिळाली कट करतो मी इकडनं.
बरं
मग भ तुझा भाऊडा कुठे गेला? भावड्याचा काय म्हणती दाद्या? काय बोलू? अरे कास्ल बोलाले तोंडातून मनाने शिव्या यायला लागल्यात बाहेर माझ्या. चा मिनिटं चौतीस सेकंद झा बोला- बोला काय तर बोला पण बोला. तू बोल की भावासंग बबलू, हॅलो बबलू.
बोल बंटी.
एक दाद्या तू बोलत बस बाबा कोण, बडबडत बस दाद्या तू एकटा.
पण ती काहीतर लाव तिकडनं, बरं युट्यूबला. आवर दाद्या आवर, त्या दोघींच मला सारखी फेडीत्या.
आवर दाद्या-दाद्या आवरं.
हॅलो तिकडंन का बाबल्या काय बोलना. हो का नसलं तर चालत एकीकडनं खरं ऐकु येती की.
हॅलो कारटुन लाव.
किती मिनिटं राहिल्यात? दीड मिनिट.
कार्टून लाव कार्टून. नाही निनजा थोड येना डोरेमॉन-डोरेमॉन नाही ब्लॉगला
सगळं कॉपी करायलो. पात कुणाचाय? द बजाओ क्लीप.
आय अरे छा
काय बाबुल्या ऐकू बी येत नाही ईकडंन आ
काये
जाऊ दे की
शिवाजीराजे तर तूर्त्याची मस्तक होते. होता पण नाही ग शहाजी राजांनी संप शहाजी. राज परालय स्वप्न दिलं आपण आपल्या पोटला काही स्वप्न दिलं
चर पण ती ट्रॅक पॅन्ट टाकलं बघितलस का तू? तर म्हण मी तसलेच नाही दोन हजारला का अरे, बाबा! काय सांगा लागलं रेनकोट सा पूर्ण किती येतं रेनकोटच. हो
हम्...
अच्छ अजून निर्माण करताय आहे.
डिकॅथलॉन मध्ये आहेत तसल्या.
ल बाप ब ते का राहि विश्वास ो चालू करेल. शिवाजी महाराज च जन्मला येणे. पैसे. ह पाचज काय सांगितलं चर्चेचा ना विषय हा.
शूज दोन अडीच हजार रुपये जातात. वॉटरप्रुफ घ्याय झालं आणि पॅन्ट आणि हेि घ्यायच झालं तर त एक दोन. दोन हजार रुपये पक्का तेच घि म्हणायला पाठवतात म्हणतात ते.
व मन ना प्पच पाहिलं पण नाही हो हम्. समोर
त जतो जतो घेऊ मग. हॅलो! हॅलो! अरे पट्ट्या जवळ दे एवढला.
तेवट.